हम्म काय करू नाय
काही नाही सुरराय जर गावी गेलतो
हम् हम ह् म्हक
पाौसकडें
आहेऐ की तुमच्या इकडे
हो जोरात चलोय पाजून तेय म
हम हम
त्या चालू दुपारीच नव्हतं
कायेन
दुपारी नव्हता साडेपाच नंतर चालू झाला पाऊस.
ह.
ते अजून सुरूच आहे.
हम्म हम्.
तर नक्षत्र बदललंय सहा तारखेपासन
हां हां
त्यामुळे तुझो पाऊस आहे तो जोरात आहे
बरोबर मग महापुराला असेल की
हम् नापूर काही नाही पूर आला खालचा पूर बुटलाय
हा हा.
हम अजून एक कंटिन्यअस पाऊस असला कि मग.. शक्यता आहे पण पाण्याचा फ्लो पुढं भरपूर आहे.
हो का.
त्यामुळेपूढ का येऊ शकत नाही.
रिकामा ऑडिओ म का
हो हो बेस्टच झाले.
ह् मग.
विशेष काय?
तुमच्याकड.
माझं म्हणलं विषयीज काही जरा दौरा होता.
काय झाल?
दौऱ होत आज कर्नाटकात गेलं होत.
हम् हम्
त्यामुळे ते
हम् ह
मगाशी आलय एक साडेसात आठच्या दरम्यान आलोय.
हा हा.
ह तिकडे बी पाऊस नव्हता. संध्या चाललेला एक सहा साडेपाच सहाला चालू झाला. एक तास चालू होता पावसात अडकलो येताना.
हो.
भयानक पाऊस आणि रेनकोट घालून पण भिजले.
हा हा.
त्यामुळे रेनकोटच काय वासून नसल्यासारखं झालंय.
हम्म काय त्रास व्हाला मग?
नाही त्रास असं काही नाही पण थोडस थंडी गारवा.
हा हा.
पावसामुळे गाडीवर पाऊस टू व्हीलर जास्त लागतो ना पाऊस.
हम् बरोबर.
ह आणि वाऱ्यामुळे पाऊस जोरात पडवत होतात. सम ड्रायविंग करत ना.
ह् बरोबर लागला असेल समोर तोंड्याला.
हो हो हो डोळ्या समोर दिसत गागल घालता येत नाही.
हम्म.
त्या त्यात खड्डे. खड्डे दिसत नव्हते मेन म्हणजे.. काही गावातले खड्डे होते ते पाण्यामु दिसतच नव्हते.
हम्म हम्.
आ थोडं गाडी हळूहळू करत.
हम्.
कोकड थमतपणालने कनॉडलेडी बिझिल होत. आणि थांबलं तर गारवा लेट होणार.
हो.
त्यामुळे जरा वळेत यासाठी..
हम्म.
तिथून जरा बाहेर पडय वेळ झाला. तून बाहेर पडलं जरा बे झाला.
हम्म कुठुून
हा कवी गे ल होत तिंडी
हा हां.
कर्नाटकात गेल होत तिथून यायला वेसला त्यामुळे एक दीड दीड दोन तास लागले याला तसतात येत होत.
बरोबर.
ह.
मगणे
घरी काय आहे सर्व बरी
हम्म मस्त.
हम.
हो छान.
हम.
हम्म.
बाकी नवीन म्हटलं तर कााय सुरय सध्या तरी शांत असल्या मग पावसाच्या वातावरणात सुरू आहे.
मग ऑर्डर तुम्हाला
कुठे?
ऑर्डर आली होती ना.
हम्म झाल की
हम् हम् काय बोलली म
नाही नाही काही विषय काही नाही बिझी होत त्यामुळे काही विषयी नाही.
हम्म.
मेन म्हणजे आजच हयच ऑर्डर ते आज दिली. फक्त जरा डिले झाल्या म्ह जर असेल हे झालं. पण पर्याय नव्हता बाहेर असल्यामुळं.
होम.
हम्म ऍडजस्ट करून घेतात.
ह ँक
बाकी मंदलं तर अुझ्या तर काय थोडपती हे आहेग एक दोन कार्यक्रम आहेत.
हम्म हम्म हम् जाणार र
नाही एक ज असं तुढे ऑर्डर पण आहेत त्या मग का श क नाही एक बाहेरगावचा आहेथे पप्पा मी जाणार आहे.
म्हणजे लोकलमध्येध्ये कोण जाणार.
लोकलमध्येध्ये अजून तु्ही काय सांगता येत ना. हा. मला पण वेळ मिळणार नाही तरी जमलं अस. त्या वेळे झाल्या गोष्टी वगैरे
हा बाकी
बाकी अ लाचारी
म्हणजे काय असतय ते
अम् ए जसट लाच्छाजी
हम्म. हं आणि
म्ह ते थोडी येतान थोडी शॉपिंग केली लागणार असं म्हटल ते
होय त्या
हं... आता पावसाळा आला ना त्यामुळ थोडं वद लागत न.
हम्म......... हम्म हं जेवढे टाकलाय मग
हो.... आईक्सपॅनोवेअर त्यांचा फोन आला होता येईन म्हण ो तन दि गॅप होतात त ह रेग्युलर लागत ते ते जे रनिंग आटम ते ते ज आता इनवइस अमाऊंट माहत नाही अमाऊंट इनवइस कटल लवकर येणार ना गाडी
हम्म हम्
मग फंडिंग जरा बघून
हम्म.. काय हाय के म्हणे कार्डिस्टमंट
आ... ऍडजेस्ट सध्या तरी ऍडजस्टमेंट आहे थोडी बहुत उणीस बीस हाय लमसमा हे पण माहीत अमोंट
हम्म हम्म
वगराव मीच हेच होणाराय...... आज थोडी धावपळ झाली..... त्यासाठी..... ऑनलाईन पण थोडे
हां हं
बरेच व्यस्त आहेत ते
हम्म्म
आता अ डीक लावून घ्यायच ना ते सकाळी धावपळ कमी होते. ते काय जरा गावी पण जायचयं
हां हां थेट देवाला
हम्म थोडसं काम हाय...... गावाकड जायचाय
हम्म हं
हम्म्म....
हम्म हम्म
काल गं
हं बरोबर की
पण ऑर्डर दयाय गेल्यानं थोडी धावपळ पण झाली.. दीड दोन तास ट्रान्सपोर्टचा लाईट गाडी ॲकीटन्स रोज एकदम आलं पर ते टायमिंग न्हवत की जेणे आज ट्रान्सपोर्ट येणार होतं काल काय कॉल पण नव्हते काय नव्हते अचानक आलेत.... जागेवर कोणच नाय
हम्म हं
तारांबळ झाली... माझं पण कसं दुपार सेकंड हाफमध्ये बट हम्म प्लॅनिंग ठरलं अचानक की आजच केलेलं बरं तेज ते सगळंच गडघोळ झालं ते झालं... सॉल्टआउट झालं आहेत सॉल्ट आउट करणारी हाइत. त्यामुळं ते व्यस्तेत
हम्म बाकीत
बाकी म्हणटलं तर.... तुमचं कायं कायं
काय.. निवांत खायचं पिवायचं झोपायचं फिरायचं
होय
हम् चांगलंय सुखी दिवस चालूय काय
बर बर क असंं राहू दे सुखी
एक्सेप्ट करत राहयचं.. कारण श्रीकृष्णाचं वाक्यय
हं
हे ही दिवस जातील
हम्म्म
त्यामुळे आजचा दिवस समाधान एन्जॉय तुमच्या चरणी अर्पण त्यामुळे जे काय पुण्याचा वाटा येतो खारीसारखा वाटा जरी असला तरी ते हे होते देवाच्या चरणी अर्पण होते
मंडळाच मंडळाच नियोजन आहे
कार्यकर्ते रविवारी भेटणार आहेत
काय अचानक प्लॅनिंग करते आहेत का काय या दोन तीन दिवसात कर
मग गावकडचा मित्र काय म्हणते
थोडसच झाले
लगेच काही होणार नाही ते मी पण काही गडबड केली नाही आहे
ठीक आहे न
का बिझी आहे
हो काही हरकत नाही चालेल चालेल ओके काळजी घ्या हा ठीक आहे
बर....
बर बाय....